हॅलो
हॅलो आवाज येतोय का क्लियर
हो ही येतय ना
अच्छा काय करत होती
काही नाही मी अभ्यासाच थोडं बघत होती मला थोडं लिहायचं होतं
अच्छा हो का किती वाजता पोहोचली तर घरी
मी घरी जवळपास बाराला पोहोचली
अच्छा अच्छा बसणीच आली ना
हो काय करत आहे
काय नाही मी तेच घरचे थोडे काम बाकी होते आता सायंकाळचे तेच करत होते
अच्छा अच्छा
हा रात्री बसने बसली होती किती वाजता बसली होती
रात्री माझी सव्वा नऊची बस होती
अच्छा आणि मग सकाळी नागपूरला किती वाजता पोहोचली
मी जवळपास आठ ला पोहोचली हा खूप लांब घेतला ना कॉलेज
अच्छा कशाला तितका लांब घेतला तर
अरे ते कॉलेज वगैरे मिळत नाही रे सहसा
अच्छा अच्छा मग आता तेवढं अन् आंदोलन सुरू आहे तुम्हा लोकांसाठी तर तू गेली का बरं नाही
इथे जवळपास नव्हता ना आणि आता ते खूप लाठी चार्ज वगैरे आता तू बघितली असशील ना त्याच्यामुळे पॅरेंट्स पण अलाव करत नाही
हा हा ते तर आहेच म्हणा आपण जायला पाहिजे सगळ्यांनी नाही का
हो ते तर आहे मी आजच बोलली माझ्या पप्पांशी
हा
हा पण ते काही अलाव करत नाही आता आपल्याला परमिशन न काढ तर जावं लागेल मग
हो ते तर आहेच म्हणा पॅरेंट्स लोक घाबरतात ना
घाबरतात ना हू
हा हा अजून घरचे सगळे कशे आहेत पप्पा वगैरे
घरचे सगळे ठीक आहेत
हाव का पप्पाची तब्येत ठीक आहे आता माझा मुलगा बडिया आहे मस्त खेळतो टीव्ही बघतो
अच्छा अच्छा
हा डाळिंब दिला त्याला मस्त खाऊन राहिला दाणे
ओ अच्छा अच्छा छान छान किती वर्षाचा आहे तुझा मुलगा
माझा मुलगा आता नेक्स्ट मंथला दोन वर्षाचा होईल
हा अच्छा अच्छा हो येईल ना
हा
आता तर मी घरी आलेली आहे आता एखाद महिन्यानंतर बघू.
अच्छा अच्छा किती दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर तुला.
मला आता जवळपास सहा सात दिवसाच्या.
अच्छा! सहा सात दिवस अच्छा अच्छा चांगलाय ना कशा काय मध्येच सुट्ट्या. सुट्ट्या मिळाला तुम्हाला?
सुट्ट्या काही मिळाल्या नाही ते ऍक्चुली. कॉमन ऑफ घेतला आमच्या बॅचनी कारण खूप दिवस झाले होते सगळ्यांना घरी वगैरे जायच. जायचं होत
अच्छा! अच्छा!
त्याच्यामुळे कॉमन ऑफ घेतला गेला दोन तीन दिवसांचा कॉमन ऑफ आणि सॅटर्डे संडे. पण सुट्टी येत होती.
हा हा ते ते बरं केलंत मग सगळ्यांनी.
हो.
हा बाकी काय म्हणते तुझं कॉलेज वगैरे कसं सुरू आहे अभ्यास वगैरे.
छान सुरू आहे एकदम.
अच्छा हो का? आणि एक्झाम वगैरे मग आता कधी आहे.
एक्झाम आता. सप्टेंबर वगैरेला ऑक्टोबरला राहील ऑक्टोबरला. सेकंड टर्म आमची, फर्स्ट टर्म आता लास्ट मंथलाच झाली.
अच्छा! म्हणजे फोर्थ टर्म होतात का एका वर्षात?
नाही नाही तीन टर्म होतात, आणि मग एक फायनल होते. आमच दीड वर्ष दीड वर्षाचा एक प्रूफ होतो ना.
अच्छा अच्छा हा बरोबर आहे.
हा.
हम्म अजून काय म्हणते मग आवडत आहे का बी. ए. एम. एस.
हो आवडत आहे छान आहे आपल्याला आधी वाटायच. जसं की एम बी बी एस शिवाय काहीच नाही पण आता समजतं की सगळ्या मेडिकल फील्ड चांगल्याच आहेत.
हा सगळ्या फील्ड.
पण एक एकच गोल आहे ना?
हा म्हणजे सगळ्यांना तसंच वाटते ना म्हणजे डॉक्टर बनला. एमबीबीएस असायला पाहिजे असं नाही का?
अस काही नाही आहे पण आपण. चांगल आणि जर कुठली फील्ड मध्ये मास्टरी केली तरी. आपण चांगले डॉक्टर बनू शकतो.
हो चल चांगलं झालं तुझ, ते तरी होऊन जाईल बी एम एस. डॉक्टर बनशील नाही का.
बाकी काय म्हणते गावी मजा वगैरे येते का मग आता गेली तर.
हो येते ना घरी गेल्यावर चांगलंच वाटते. तसे आता घरी कोणी आहेत नाही. नाही मी आजच झाली आणि इकडे घरी मम्मी आणि पप्पाच राहतात.
अच्छा! अच्छा!
हम्म पण चांगलं वाटतं घरी येऊन.
हा हा तुझं गाव, पिंपळ गाव ना?
हा पिंपळगाव.
अच्छा!
कॉलेज माझं तिकडे अहिल्यानगरला आहे.
अच्छा! अच्छा! अहिल्यानगरला कोणता कॉलेज आहे तुझं?
श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेदिक कॉलेज म्हणून आहे. राहुरीला आहे. राहुरी तालुक्यात.
अच्छा! अच्छा! म्हणजे अहिल्यानगर वरून तरी किती लांब आहे तो?
अहिल्यानगरवरून बसनी दोन तीन तास वगैरे लागतात.
अच्छा! अच्छा! हम्म.
वगैरे
मी आता इकडे कल्याणला राहते.
अच्छा! अच्छा! तू प्रॉपर कल्याणचीच आहेस का?
नाही गं. मी पण तिकडली पिंपळगावचीच आहे प्रॉपर.
अच्छा! अच्छा! अच्छा!
हा. पण आता इकडे, इकडेच राहान होते, आता माझं लग्न झालं तेव्हाचं. हा प्रॉपर आम्ही तशी तिकडंले भंडाऱ्या कडलेच आहोत. प्रॉपर म्हणजे आम्ही मी माझे हसबंड पण आता इकडे अ जॉब साठी म्हणून आम्ही इकडे राहतो. माझ्या हसबंडला इकडे जॉब आहे तर.
ओके ओके. चांगलंय.
हम्म.
कसं आहे मग मुंबई? कसं वाटलं तुला?
हा मुंबई छान आहे. पण कसं थोडं ट्रॅव्हलिंगच प्रॉब्लेम आहे. थोडं तेच गर्दी वगैरे खूप अस स्टेशनला. नाही तर मग बाकी मुंबई तर- अ चांगलीच आहे, याय जायचं प्रॉब्लेम सोडला तर.
हो. म्हणूनच ड्रीम सिटी म्हणतात ना मुंबईला.
हा. ड्रीम सिटी त्यासाठीच म्हटले जाते ना. सगळे म्हणजे- ज्यांचे जे जे स्वप्न आहे, ते ते पूर्ण होतातच इथे. कोणी खाली हात जात नाही इथून.
हा हा बरोबर आहे.
हा. ये कधी इकडे मुंबईला.
हो येईन.
तर नाही आहे जास्त लांब. येऊ शकते तू-
हा हा येऊ शकते. येईन मी नेक्स्ट मंथ वगैरे बघू-
हा ये माझ्या मुलाच बडे्ड आहे नेक्स्ट मंथ. बघ जमलं तर ये. आ त्याचा बड्डे आहे ट्वेंटी सिक्स ऑगस्ट ला.
अच्छा! अच्छा! हा मला भेटू शकतात तेव्हा म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगला काही सुट्ट्या आहेत वाटत.
अच्छा! अच्छा! हो का? हा आणि तेव्हा ईद वगैरे पण येते- तुला ईदची वगैरे असते ना कॉलेजला सुट्टी.
असेल ना. जर गव्हर्मेंट हॉलिडे असेल तर असेल मला पण.
हा का. हा कारण ईद येत आहे त्याच्या बड्डेच्या दिवशी, तर असू शकते सुट्टी तुला.
हा हा.
हा हा. हो बघ. हा तशी सांगशील मला, मी त तुला कॉल वगैरे करेन, त्याचा बड्डे राहील तेव्हा.
हा हा
हा
मग आता तुझा मुलगा जेवण वगैरे करतो का दोन वर्षाच झालं म्हटल्यावर.
हा जेवण वगैरे तर करतो, पण कधी कधी तेच त्याचे नाटकं राहतात त्याला हा नाही. ते पाहिजे राहते वेगवेगळं असं आहे तेसं नाहीतर - खातो वगैरे टेस्टी वगैरे काही लागलं त्याला तर. मागतो पण तर तू आता स्वतःने हा पाहिजे खाऊ पाहिजे. सगळ्या काय काय वस्तूंची नावं वगैरे घेऊन मागतो तो आता.
हा का बोलतो पण का?
हा खूप बोलतो पण पूर्ण तेवढी वर्डिंग तेजी - समजत नाही पण खूप बोलतो तो.
अच्छा अच्छा पूर्ण वाक्य वगैरे नसेल बोलत ना.
वाक्य पण बोलायची ट्राय करतो, परंतु त्याला तेवढं नाही बोलतायत ना काही काही जुळवाजुळवी करतो जेवढे - वर्ड आठवतात तेला तेवढे-
हा हा हा चांगलंय मग अजून कुठे फिरायला वगैर- बाहेर वगैरे नाही घेऊन जात का तुझ्या मुलाला तू-
फिरायला म्हणजे इथे जवळच मॉल आहे आमच्या घरापासून तरी एकाद किलोमीटर असेल तिथ- ते वगैरे नेत राहतो आम्ही त्याला चालवतो तिथे त्या गाड्या वगैरे राहतात तर त्याला आवडतिथ- तिथं घेडायला. आणि इथे हा बिल्डिंगच्या समोरच गार्डन वगैरे पण आहेत. तथे पण कधी वगैरेन जाते मी इच्छा- वगैरे झाली तर, आणि ते आता त्याचे फ्रेंड्स पण बरे बिल्डिंग मध्ये. तर त्यांच्या घरी वगैरे जातो ते लोक पण येतात. प्रेम घरी तर होते आता तुझं टाइमपास
कारण हा चांगलं आहे कारण घरी हे तर - फ्लॅट वगैरे मध्ये मुंबईमध्ये बोरच होत असेल ना, घरच्या घरी त्याला.
हो बोर तर आता आपल्यालाला तरण होणारच आहे.
हा तेच ना आणि त्याची कशी वाढती एज असल्यामुळे त्याला काहीतरी काहीतरी उद्योग करायला चांगला वाटतं अस असल ना फ्रेंड बनवायला, खेळायला जायला
हा भरपूर उद्योग करतो घरी पण ते इच्छ की- जे कस सुरू राहते त्याचा हा काढण तो काढण हा ते ठेवाल एक दिवस तर पूर्ण हळद नाका तोंडात टाकली होती त्यांनी डोळ्यात वगैरे सगळीकडे.
अच्छा!
काही पण उचलतो, काही पण उचलतो तो आत्ता हात पुरतो तिथे गॅसच्या ओट्यावर तिथे काही पण पकडतो, आणि घेऊन जातो आपला हॉलमध्ये हा एक दिवस तसच स्वयंपाक- करत होती माझी लक्षच नाही हळदीचा डब्बा कधी आला आणि उचलून नेला तर
अच्छा! बरं झालं हळदच होती दुस दुसरं काही तिखट वगैरे असत तर हा तेच ना
हम्म अस झालेलं
चांगलं काय नावाय तुझ्या मुलाचं तस
अ माझ्या मुलाचं नाव रिदान आय
रिदान का खूप छान नावाय, कसं काय रिदान नाव ठेवलं तू त्याचं? काय मिनींग आय ह्या नावाच
अ रिदान मीन्स म्हणजे त्याच मिनींग आहे अं हृदयातून दान देणारा वग वगैरे म्हणजे मला थोडं युनिकच नाव ठेवायचं होत त्याचं आणि मग कसं ऑनलाईनच सर्च करत होत आम्ही तर माझे एकास सिस्टरला हा नाव अं दिसला तर तिनी मला सजेस्ट केलं रिदान वैगेरे तर मग मला पण छान छान वाटलं रिदान नाव आणि त्याच मीनिंग पण खूप आवडला मला तर आणि युनिक पण वाटत होता असं राहत नाही ना
हा खूप छान नावाय. मग रिदान म्हटल्यावर तर हा अं ह्याची स्पेलिंग कायाय रिदानची
अं रिदानची स्पेलिंग म्हणजे एच आर आय डी डबल ए एन म्हणजे एच सायलेंट आहे त्याच्या नावामध्ये तेच मला आवडलं म्हणजे कोणाला पण सांगितलं तर त्यांना आर आय डी एच ए एन असं वाटते विधान पण
मला पण तसंच वाटलं होतं की आर पासून असेल, अरे वा, छान नावाय, मला पण आवडलं खूप
हा थँक यू
हा माझी माझ्या एका बहिणीची मुलगी आहे, तिचं नाव रिथ्वी ठेवलय आम्ही
अच्छा अच्छा रिथ्वी पण छान नाव आहे
हा हा
हा छान नावाय कुठे असते ती आता तुझी ताई,
ती नागपूरलाय ती जॉब करते आणि माझी जिजुंची पण जॉब आहे तिथ तेच नागपूरला
अच्छा अच्छा, चांगलंय मला. तर नागपूरचं सिटी आवडते मला, तर तिथेच राहायचं होतं, पण नाही जमलं आमचं, आमच्या यांच्या फील्डची जॉब नाही मिळत माझ्या हसबंडच्या फील्डची तिथे.
हा का काय नाई, मुंबई पण चांगलंय ना?